हा बोला.
तेच म्हंटलं बी ए मध्ये पॉईंट्स आम्हाला एक विषय होता ग बिझनेस चा बिझनस ऑर्गनायझेशन अस काहीतरी विषय होता. त्यात पूर्ण सगळ खरडमपट्टी म्हणजे लिखाणच लिखान फक्त आणि त्यात आम्ही फक्त तर पॉईंट तेवढंच म्हणजे जे टॉपिक असणार त्याचे जे पॉईंट्स असणार आन्सरमध्ये ते फक्त तेवढंच लक्षात ठेवणार बाकी ज्याला आन्सर लिहायचं हे सगळं आपल्या मनाप्रमाणच लिहित होतो. तरीही मार्क्स देत होते. कारण की ते मार्क सगळं त्या पॉईंटवरच असायचं गं.
हा नुसत पॉइंट पाठ करायचं आतलं काय लिहायचं ते लिहायचं.
हा जे आपल्याला वाटते त्या पॉईंटबद्दल ते एक्सप्लेन करायचं भले ते बरोबर असुदे. चुकीचं असुदे पॉईंट लिहिले म्हटल्यावर ते सर मार्कच देत.
देतात होय, आता पण म्हणजे आहे तसच आहे जे आम्हाला सर सांगताना सांगितलेलं की तुम्ही आत काय पण ल्या. पॉईंट व्यवस्थित ल्या, जस पॅरेग्राफ वगैरे नीट. म्हणजे आखून वगैरे असं व्यवस्थित लिहा असं सांगितलेलं त्यामुळ
हा. ते प्रेझेंटेशन व्यवस्थित दिसायला पाहिजे, पॉईंटला अंडरलाईन वगैरे. करायचं डबल अंडरलाईन हे असं सगळं आम्हाला बी सांगितलं होतं त्यावेेळेस. ते फक्त तेवढंच बघतात ग म्हणजे हा एक विषय आहे त्याच्यावरती मेन पिक्स काय आहेत हे पॉइंट सगळे आलेत तर मग संपला विषय. मग त्याला मार्क्स असायचा. पण लिहायला लई लागायचं तर त्यामध्ये वेळ लई जायचं.
जातयं होयं. म्हणजे आता एक प्रश्न जरी असला दहा मार् म्हणजे पाच जरी मार्काचा असला. तरी एक आणि अर्ध पान ल्यायलाच लागत होतं.
कारण की त्याच्या पॉईंट्सच तेवढ्या असायच्या ना आणि ते लिहिण्यातच वेळ जायचां.
व्हयं.
आणि बीए नंतर पुढचं काय प्लॅनिंग?
हाय आता विवेकानंदला टाकायचं म्हणा लागलोय.
बरं.
हम्म ते म्हणजे मॅपिंगच. मॅपिंग मॅपिंग वगैरे तयार करायला.
कसलं मॅपिंग ना मॅपिंग म्हणजे काय?
म्हणजे आपलं ते मॅप तयार करत नाहीत फोन मध्ये नसते आपला मॅप वगैरे.
हा हा हा हा.
तसं मॅपिंग तयार, हा तो वाला मॅप. म्हणजे असं ते जॉग्राफी मध्ये मॅप असतात ना तयार आपले केलेले ते वाले म्हणजे मुलांना शि -कायला वगैरे देतात बघा.
हा हा हा हा हा तसे. मग ते तिथं काय म्हणजे तसं तुम्ही बनवणार व्हयं.
हा मग त्याला म्हणजे ते शिकव शिकणार आधी दोन तीन वर्ष. मग त्याच्यानंतर बाहेर कुठ तरी अस जॉब लावून देतात.
होय तसं आणि त्याच आणि प्रोफेशनल हाय त्यामध्ये मॅप बनवण्याच याच्यामध्ये.
हो.
बापरे!.. हे पहिल्यांदा ऐकलो मी.
म्हणजे, आम्हाला पणनी सांगितलेलं, आम्हाला पण माहितच नव्हतं.
हो.
हम
म्हणजे? तरी पण म्हणजे हे थोडस अस वेगळं वाटत नाही जरा म्हणजे हे कोर्स टाईप काय साईड कोर्स असल्यासारखं हम् बरोबर आहे आणि कम्प्युटर कोर्स पण झाला असेल ना तुझं
नाही ते नाही, म्हणजे करायचं होत. पण नाही म्हणजे अस इच्छा झाली नाही. असं जायची.
बापरे!... इच्छा लागत व त्याला अग कधी बी बेसिक कम्प्युटर नॉलेज असलेलं
असल बर आहे. पण वेळच मिळत नाही. वेळच
टाईम मॅनेजमेंट होत नाही.
हा असं काहीतरी रविवारच असतंय, तोपर्यंत रविवारी कायतरी निघतय.
हम्म पण फक्त रविवारी पण जाऊन त्याला लई गॅप होते, ते कारण की तीन महिने सहा महिने असं, कोर्स असतय ना! कम्प्युटर बेसिकच टॅलीचं
हो ते, हम्म
मग ते कंटिन्यू जरा करून घ्या ग, आता वेळ आहे तवर एकदा लग्न झाले की, काय मिळत नाही? मग करून घ्यायला.
ते तर आहे
आता, मी पण मी पण, आणि संध्या पण, किती दिवस झालं. असं प्लॅन कराल तो म्हणजे, एक साधा कोर्स कधी बी, कोर्स कंपलीट झालेला, आपल्याकडे सर्टिफिकेट असला कनी म्हणजे, तो एक एका प्रकारे आपल्याकडे ऑथॉरिटी असते, ना हा बाबा मला हे येतय. एवढंच तरी क्लिअर आहे, हे नॉलेज आहे. मला सडनली कुठ, जरी आपण जॉब अप्लाय केलं ना, तर बेसिक बघतात. ठेका, काही ते काही नाही. ह्या गोष्टी
होय पण, आता ती परवा तुमच्यात मेहंदी काढायला आलती की नाही. तुम्हाला हा, तिनं पण कोर्स म्हणजे केला. ह्याचा सगळ तिला आता जॉब ती हुडकु लागलं खर तिला जॉबच मिळेना झालेत.
हा
असं झालंय, म्हणजे आता
कम्प्युटरच काय केली, ती कोणत कोर्स केली?
बेसिक केल्या, परत टॅली केल्या,
हम पण तिचं, फील्ड कुठलं आहे? ती बी, तुझ्यासारखं बी ए, केल्या काय ह
नाही आहे, कॉमर्स साईड ला होती ती
कॉमर्सला होती व्हय.
हम, बीसीए केला. कम्प्युटर मधलंच केलं, तिनं
हा हा हा
त्यामुळं तिझ त म्हणजे, तिला कुठे पण जॉब लागू शकते, पण आता मिळनाच झालं, जॉब
अ.. वेकन्सी पाहिजेत, की जरा, वेकन्सी असली तर... कसं जरा फ्री माइंड होते. ना, मग आपल्याकडे मग.. ते, नोकरी डॉट कॉम.. किंवा, असं ते काय असते की ग हम
हो, पेपरातलं बघितलं किती वेळा
हम्म हम्म.
तिला म्हणजे जॉब ती केला एक पाच महिने पण त्यांनी तिथलं पेमेंटच दिलं नाही
कुठं करत होती ते?
इथं कॉलेजजवळ करत होती आमच्या म्हण ते कोणतं काय तरी जी ए जी ए काय तर असं काय तर म्हंटली ती
हम.
म तेच तिथं करत होती.
असं कसं पेमेंट दिलं नाहीत गं हेनी मग आणि ही पाच महिने केलीया?
हा आणि पाच महिन्याच पेमेंट तो म्हटलं अ मला अ तूच माझ्याकडून सगळं शिकून चालल्यास असं म्हंटला तो.
अगं बाई! अरे होय मान्य आहे की आम्ही तुमच्याकडन शिकलयं पण काम पण केलेलं असणार आहे ना फुकट बसून आलेलं नाहीये आपण तिथं. हि मागून जाऊन मागायलाच पाहिजे तिथं, पेरेंट्सला घेऊन जायचं बाबा म्हटलं शिकलयं ठीक हाय, म्हणजे कोणत्याही बेसमध्ये ना शिकणं गरजेचं असतंय गं सुरुवातीला कोणी परफेक्ट नसतयं सगळ्याला ट्रेनिंग हे असतंयच. मग त्या ट्रेनिंगानुसारच पुढं आपल्याला नॉलेज येतंय पण त्यांचं काम पण आपण केलेलंच असतयं ना? पाच महिन्यांत
मग तेच की तीला म्हंटलं की त्यांना म्हणाय च तुम्ही आधी सांगायचं होतं ना की मी तुम्हाला पाच महिने काय पेमेंट देणार नाही
होय करणार असाल तर करा नाही तर नाही असं मग हे ऑप्शन ठेवलं असत तर विचार करायला येतयं ना.
हम हा नाहीच काही बोलला नाही. नाहीच सांगितला, आणि ही येडी सगळं केल्या काम त्यांच्याकडं आणि झाडू बिडू सगळं मारलंय त्यांच्यात आणि पाप.
आररर! त्यानं बरोबरच हे बघितलंय हे आधी साधं दिसतयं पोरगी आणि त्यात हेनं चांगलंच काम करून घेतलं असणार आहे मग तिच्याकडंन तेनं. पण ये आता माणसं असं असत्यात बघ बाई कुणावर विश्वास ठेवायचा बी अवघड हाय.
हम
आता सगळं रिटर्न डॉक्युमेंट घेऊन बी अवघड हाय माहिती हाय काय कोण कोणावर असं ट्रस्ट ठेवून आपण हे करण्यासारखं नाहीेयच हाय विषय.
हुं आणि तिनं कनी एका पेपर मधले म्हणजे बात म्हणजे कामाचं होतं काहीतरी ते आणि तिने जे ते मधी पहिला काम केलं ते पाच महिन्याच तेच तसं काहीतरी काम होत म तिथं तिनं फोन लावलेली मग त्यानी वि वीचारलीत ना की तुम्ही कुठं आधी काम केलाय काय म्हणून मग हे तिनं पाच सांगायचं केलती ते सांगितली, आणि काय झालं म्हणजे जे सर आहेत ते पाच महिन्यात तो आला आणि तो आता नवीन हो ती दोघं जण मित्र निघली.
छे छे छे मग?
मग मग त्यान फोन लावून तसं सांगितलं ना की आता असं असतंयच की आता मी माझ्या तू पाच महिने काम केल्यास आणि माझ्या मित्राच्यात परत काम कराल्यास मग आपण वाईट कायतरी सांगतो.
सांगणार होय असं काही नाही चांगलं नाही, काम करत नाही, असं सगळे काय तर सांगितला असणार आहे.
मित्र तर काय त्यांनी फोन
केलंच नसणार आहे, हू तसचं करत्यात आणि काय माहिती काय एक एक ऍड ना फेक पण असतात अगं
होय.
काही मी मध्यंतरी एक ॲड ला असच मी पण बघत होते घर बसल्या काही आहेत काय बघण्यासाठी आणि मी सांगितल होतो ताईंना ते उमा दिदी आहेत ना त्यास्नि आणि त्यांच म्हणजे बँक तिथं न्यूजपेपर येतंय वाटतं गं मग त्यातनं बघून त्यांनी मला काय म्हंटलीत की हे असं वर फ्रॉम होमच आहे पण नेमकं काय आहे मला माहित नाही आहे आणि तू एकदा विचारून बघ म्हटले आणि मला नंबर दिले त्यांनि आणि मी डायरेक्ट कॉल केलो ग, म्हटलं हॅलो सर आनि अस अस तुम्ही ऍड दिला होता म्हंटल न्यूजपेपर मध्ये आणि हा नमस्कार कारण इथल ह्या एरियातलाच होता तो काहीतरी म्हणजे इचलकरंजी सांगली ह्या साईडलाच होता पण आता मी तुम्हाला कॉल केलय आणि तू ऍड दिल्यास म्हटल्यावर तुझं प्रॉपर बोलणं आलं पाहिजे ना हा होय आम्हीच दिलं होत तुमचं काय म्हणजे कशामध्ये तुमचं नॉलेज आहे किंवा पूर्वी कुठं केलंय का ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे ना आणि त्यानं रूडलीच बोलायला चालू केला अग डायरेक्टली
हम्म.
जे रुडली बोलायला चालू केलं म्हटलं तुम्हाला कोनी नंबर दिल? तुम्हाला कस माहित? म्हटलं सर एक्झॅक्टली काय पोस्ट आहे हे मला माहित नाहीये म्हटलं पण मला माझ्या ताईनी दिल्यात म्हंटल तुमच अस ऍड होती न्यूज मध्ये अस हा असे रोज कॉल मला येतात असं काही पण म्हणजे रूड बोलायला चालू केला आणि मी फोनच ठेवला मग राहु दे म्हटलं
ह, स्वतःलाच त्यांना गरजच
हा ऍड मग द्यायची नाही ना तुम्हाला जर मला रोज हो आता ऍड दिले म्हटल्यावर रोज कॉल येणार रोज ढीग जण बघतात न्यूजपेपर इस् इस्टाग्राम, फेसबुक सगळे बघत असतात आणि सर्च करणारे तर ढीग आहेत असे
हम्.
मग आन्सर द्यायच नाही तुमचं झालंय कमप्लीट झालं असेल तर किंवा फिलअप झालय आम्हाला व्हेकन्सी नाहीये असं काहीतरी सांगायचं तर ना
हम्म नाही वाकडच बोलतात एक एक जण नुसतंच
अगं मला एवढा राग आला ना सांगतो त्यावेेळेस अरे मग तुला गरज नसेल तर ऍड नाही द्यायची तुम्ही मग किंव्हा रीस्पॉन्स तरी व्यवस्थित द्यायचं ना नाही आम्हाला आता नको आहे किंवा तुम्ही कुठनं का व्यवस्थित काय बोलायची प्रोफेशनली काय त्यांचा वेच नव्हता
हम.
हम! ठेऊ काय?
हा हा.